हॅलो हा बोल जवलीस
आणि जीवनच बसली तो पण तुझ्या फोनाला तू जीवलीस नाही
जवलं होईवा
हम् हम् डबा घेऊन जातेस काय
हो दिवसभर असते ना ते प दिवसभर अस इथंच
हा हा
नघेऊन या लागते सकाळी नऊ बाहेर पडायला लागते घरात
हो
हम् नवला बाहेर पडल्याला हवाजतात
होम्
हलो आवाज कट झाला तुझा
आता ते तुझं चार पडलंय का नाही
हा
ते आता पा आता तू येऊ पाच वाग कॉल केली पाच पडले आता नंतर आणि परत हावत तेवे
वर
होय असं तीस कॉल करायचाय
एवढं तर कुणाला कॉल कराव ग बाई
व विीवी म पहिला असतच केलं पाच केलं चार काय किती केल तोय त दोन पच पा गलत आणि एवढे कराय मला गप्पच बसतो मग तोपर्यंत तू काल परवा फटील तस
हो हे खं व्हायला पाहिजेत कवढ कॉला दहा दहा मिनिटं बोलायच काय चेष्टा आहे का एवढ काय
होय होय
आणि आरोग्य बणार काय बोलता भी येत नाही एवढा वेळ काय बोलणार ओखीच असली काही तर काढूच शकते ना विषय आपण
य ते होय आणि काय बोलायचंय अन्न वस्त्र काय आणि काय ह ब
अन्न हा प्रवास आणि शिक्षणाबद्दल असंच घी
बोलायचा वेल म्हणजे पुढचा हेच्या डानस् का आहे तो डानस ट्रांस्क्रिप्शन ट्रा टस्क म्हणून हग
ह हा
बोललेलं ऑडिओच येते तिथं खाली आणि ते काय बोललं तेच लिहाय लिहायचं असते आपण
अगं बाई ते लिहायचं आणि होय आपण अघडच आहे पहिलं टास्क आणि चांगल म्हणायचं भारी होत हे काय नवीनच काढल्यात
होय ते ऑप्शन तर डायरेक्ट क्लिक केलं की सबमिट करायचं संपला विषय
म्हणजे ऑडिओ करून बोलायच होतं आणि सेंड करायचं होतं ते
होय ते बोलून सेंड करायच ते पण चांगलं हो ते उतारा वाचायचं आणि प्रश्नोत्तर द्यायच
हा
तिने आता नवीन सगळं अपडेट केले त्याच्यामुळे असं मोठे मोठे टास्क काढले
वय चांगलंय आहे सोड तस खरं एवढं होय तेच ते ना पहिलं सोप होतं ना त्यांच्याला तर अवघड केला असणार आहे
मला वाटलं एकदा झालं की झालं तर ते त्यावेळी चे टास्क जर मला वाट तर तेवढ क झाला की
होय मला पण तसच वाटलेलं कारण आपल्याला म्हणलेली फक्त दोनच
हा त्यानंतर बंद ना तेवढंच प्रत्येकाला तेवढंच मिळनार मी अँप तेनं डिलीट केलत आणि मॅसेज बघून
होय मी पण तसच केलत तुझ आतापर्यंत किती त्याच्यावर एअरर्न केल्यास तू
दोन हजार दोनशे चाळीस असा काय तर आहे
हम्म हम्म
तुझं किती हयात
माझं किती झाले दोन हजार सहाशे एकतीस असं काय तर झालं
हा भरपूर ह्यात की
असं बा बारकं बारकं टास्क पण मध्ये आल्त
हम्म हा तो अनेक कुठला तर टास्क होता जो शंभर रुपयाचा होता हा ते काहीतरी झाला नवता टास्क माझ्याकडून म्हणजे केलंता मी पण तो सबमिटच झाला नाही
होय मी केलतो वाटतं
हा मग तू केला असनार त्यामुळे त्याझे तुला मिळाले असतील मी केलता पण ते माझ्याकडून सबमिट केलो पण मी पण काय व्यवस्थित झालंच नाही ते मला जाऊ दे तिकडं ते काय कंम्पल्सरी नव्हता टास्क
होय कंपल्सरी नव्हता डा
झोपतीस का नाही दुपारचं होय दवाखना चालत चालत
गोळ्या तेन घेतल्यास की नाही मग
गोळ्या खाल्ल्लोय चालू आहे सोड गोळ्या
हम्म हम्म
तसं मला आवडत नाहीत गोळ्या खरं आता काय
पर्याय नाही खायलाच पाहिजे
लागते त्यामुळे खायला काय रोज सकाळ संध्याकाळ काय नाही सोड संध्याकाळी फक्त खातोय गेल्यावर कारण गेल्यावरच जास्त अशक्तपणा जाणवतोय नाई दिवसभर काय नाही वाटत एवढं
हो हो
संजा व गेलं क पा
मला काल दवाखान्यात आहे म्हणलीस बघ तू
हा
काल म्हणलीस ब तुम्हाला का दवाख्याल मला वाटलं काय तुला ऍडमिट बी
नाही मी ऍडमिट कशाला करत्यात.
म्हण मी म्हटलं काय झालंय म्ह
नाही नाही ते इंटरजिप
तुजा आवाज पण बारीक यालता ना.
हा अग ते सर्दी जाम झालं त्यामु आवाज बदललाय जरा.
हम्म हम्म
तला्याते रीतला फिल्टरच पाणी पिलतना दोन दा त्यामळे घसा माझा धरलेला. तेव्हापासून मग ती सर्दी झाल्या. वर्षात ना कवात्र काय तर पाहिजे कि चांगलं.
होय कवा तर आता पाऊस चालू झाल्यावर तर लय बाई.
लय आता पाऊस आणि आम्हाला तर इथे यायला लागते हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये पेशंट पण भरपूर अशी सर्दी खोकलाचे तेन लई आहेत.
अ्छात होतंय की,
होय तर आ बाहेर नसतोय सोड जास्त आात केबिनमध्ये असतोय त्यामुळे एवढं काही वाटत नाही. आणि काय म नीवांत का घरात.
होय घरात निवांत तेच अभ्यास करत असते श्रद्धाला ऑनलाईन क्लास लावलाय ग.
हा....
आता आठ दिवस झालं.
ते किती दिवस रोज असते तास.
रोज म्हणजे आठ दिवस डेमो होत मग आता ऑनलाईन लावलं म्हटला आता, डेमोला फक्त तिथं जा यायला लावलेलीच आठ दिवस.
य
मग आता ऑनलाईनच तर एक, एक लेक्चर पाठवलेली ते बघितलोय.
म्हणजे अस म्हणजे लाईव्ह नसते व्हय.
लाईव्ह नसते रेकॉर्ड म्हणजे जे ऑफलाईन ला, ऑफलाईनला तिने विद्यार्थ्यांना शिकवतात कनई तेच रेकॉर्ड करून आम्हाला पाठवते.
म्हणजे रेकॉर्ड लेक्चर पाठव त्याात
होय मग कधी पण वेळ भेटेल तेव्हा बघायच.
ते म्हणजे वेळ मिळत आपण बघू शकतो आपण केव्हा पण
होय खरं रेग्युलर पाठवणच झाल्या जागं त्यांचं काही टेक्निकल इश्यू आलाय म्हण, ते थोडे दिवस जाऊ दे म्हना लागल्यात.
पाठवतील की आता काय फी वगैरे बरल्यास का नाही.
मग फी भरल भर ना तर त्याशिवाय ऑनलाईनला जॉईन करत्यात होय.
ते मग उलट पाठवाय पाहिजे तिन एवढं फितेन घेतात म्हणल्यावर रोजच्या रोज लेक्चर या पाहिजे त्यांचं असं कसं फी घेतात आणि
आता नवीन चालू म्हणजे आम्ही आता जॉईन झाले हच्या आधी रेग्युलर य अज तेने एकी जण ऍडमिशन केल्यात एक जण नाही केल्यात त्यामुळे ते लेट झालाय म्हणली तर दोन तीन एक आठवडाभर गेला की रेग्युलर येणार म्हणटलं लेक्चर नोट्स पण दिल्यात सं
हा मग बरं हाय - चांगलं हाय
होय. ऑफलाइन ला पंचवीस हजार आहे आणि ऑनलाइनला बारा.
एवढा आहे ऑफलाईन ला पंचवीस हजार. म त तू एकदम भरलीस बारा -
नाही -नाही एकदम कुठलं सहा भरलय -
हा जे दोन टप्प्यात -
होय.
रिकामा ऑडिओ
मग निसत तिने तेच रेकॉर्डेड पाठवणार मग तिथं नुसतं जाऊन शिकायला त्याने पैशे - पंचवीस घेणार मग मग ऑनलाईनच लावलं बाई घरात बसून करायला.
हो तरी पण खरी नाही रेकॉर्डेड आहे कर नाही तरी पण एवढं पैसे मग म्हणजे - लाईव्ह लेक्चर पण घेत नाही रेकॉर्डेड - त्यात मग एवढं कस ए कमी घ्याय पाहिजे.
होय. रिकामा ऑडिओ नोट्स त्यांच्या सगळं देतात ग आणि टेस्ट घेणार की दर शनिवारी.
मग ते ऑनलाईन असते का ऑफलाईन?
ऑफलाईन तुम्हाला म्हणजे आपल्याला कसं पाहिजे तसं.
हां. त्याचे पैसे काढत असतील त्यातलं.
होय आणि छान शिकवतात सर तिनी.
हम्म.
रिकामा ऑडिओ
चांगलंय काय तर साईड बाय साईड काय तर पाहिजे कि.
हो नुसत एकावर मग तेच एक तेच मग करायचं का नाही करायचं का नाही असं व्हय लागलय.
काय टाकाय करायच ते डिग्रीसाठी करून टाकायचं मी पण पुढच्या वर्षी एम एससी ला टाकणार आहे.
होय.
बघ्या म्हणालोय तरी खरं बघ्या होत नाही ग ते एकदा गॅप पडला की गॅपच. पडतय ते.
हॅलो.
हॅलो.
हा आवाज मधीच कट व्हायलाय.
अग होय दहा मिनट - झाले कट करू का कॉल?
रिकामा ऑडिओ